हॅलो.
हॅलो.
हा. हॅलो काय करालायस रे
काण आहे बोल की
काय बहिणी द लग्न ठलंय
होय
बारक भाव घलतात आता पत्रिका दला
होय त्याला सांगलेलं की
तुल नाहीस
कामता आहे
होय आता काय कामात तुम्हाला वेळ मिळत नाही फोन करायला
मग आता काय करायचं काम आहेत म्हणलेह
काय काम असले तर सांगा फोन करा
कराय क
हा
काय काम अे नाहीत वगे सगळे चावला प्रत्येला थोड्या कामं दिल्यात करायला
हा हा
एक कला हॉल हे कर
हा
ठरवण एकाला जेवणा भाग दिला एकाला बाकीची कामं दिल्यात जेव्हा ल लागत आहेत ती
हा मुजबागुणीकडचा
काल
मग दाकून काडचा म्हणत
मुलगा फ्लाटलाच आहे की
कणी रा
आपलं हिज्या बाजूला रे आंबेवाडीच्या साईडला
हा काय करते म ती
इंजिनियर
आणि तुझी बहीण काय झाल्या.
कुणाची
तुझी रे
माझी वय मला वाटलं तिझी बहीण काय करते. इचार आलीस.
तुझी बहीण
माझी काय तीच की इंजिनिरे कॉलेजमध्येचं झाली इंजिनियरे झाली रे
हा-हा बघ तुझ्या नंतर बहिणीच झालं मर्दा
हम्म, असं काय नसते किवाला माझं मग बहिणी मोठ्या नंतर छोट्या तसं काय नसते.
हा
ते आम्ही काय तुमच्यासारखं नाही हो आणि का नाही
लग्न कठत येईल
लग्न आहे हिच्या्याकडच्या साईडला आपलं तिकडनं पुढे गेलं त हॉल नाही काय
हा मुलग्याकडे ऐका लग्न
का
आणि म आता झाला.
झाला की
साखरपुडा कधी झाला.
दोन महिन्यापूर्वी
हा-हा
त्याही तू तूत बोललेलं का न होत तुला
वई तिचा फोन आलाता वाटत नित्या ळाला भार बाहेर गेलतो ना मी अरे ते आमची इव्ंट मॅनेजमेंटची एक टीम हेला गेल ती रे आपलं कुठे दिल्लीच्या इकडे एक हे होतं लग्न होत. मोठी पार्टी होती. तिथल सगळं हँडलिंगच माझ्याकड होत ना त्यामुळे
हा-हा
न्हवं घरात नाही तिघे वाटतं.
हा-हा तुमचं कसं असते काय-काय असते तुमचं म्हजे काय-काय खर्च किती
खर्च का तू घेशील त्याच्यावं आहे बघ एक पन्नास लाखाच्या पुुढं असतात सगळे पन्नास लाखाला खालच्या काय नाय
हम्म-हम्म
म्हणजे एकादा प्रोजेक्ट एक लग्न म्हणजे प्रोजेक्ट आहे बा असं समज सगळ पन्नास लाख एक परवडत त्यानंतर माप घेणार घेत्यात रे मोठे माणसं
बर काय-काय
पाचशे कोटी पर्यंत प्लॅन असत बाबा सगळं
प पन्नास साठच्या कुटी नुसार काय-काय असते आज
पन्नास साठ कोटिला म्हणालास तर मग ती पार्टी असते मोठी त्यांमला बीच साईड डेस्टनेशन असते.
जरा आवाज जायला आहे तुजा जरा रेंजला की
हां हॅलो आता येतोय का
हां बोल
पन्नास साठ कोटीच्या्याच्यात म्हणलास का नाही तर बीच साईडचं वगैरे डेस्टिनेशन ते त्यानंतर ताजे वगैरे राजस्थानला तेण किल्ले वगैरे त्यांना असता
बरं
पिता वगैरे त्यां लग्न असत तरी त्यांची
हा
तिथं कसं असते ते रेंज तसाच पाच सात लाख रुपये असत्यात
बरं
त्यानंतर म्हणला अस तर त्यांच सगळं जेवणाच वगैरे ते बजेट जाते दहा पंधरा लाखा वर
हा
त्यामुळे सगळ मोठ्या अमाउंट असत्यात नहीं का
हा हा
माणसं तेच असतात चारशे ते पाचशे माणसं लय झाली.
बरं
आतापर्यंत मी जेवढं केले त्यात सांगा झालं तर एक माणसाच्या वर मी कुठलाच केलेला ना बा आत्ता बर ईव्हेटं
बर
तर तिथं कसं असते प्रत्येक माणसाला असं स्पेसिफिकली आपल्याहिस कस जवळचे तेवढी हे असतात. त काय नाय
हा हा
असं त्यांच्यात प्रत्येक माणसाला हे दिले जाते
बरं
आणि म्हणलास तर मग काय अजून एक कंपनी आहे
बरं
क काय पन्नास हजारच्या पुढन हे करता
हा
त्या आमच्याच ग्रुपिंग आहे
हा
अ त्यामध्ये म्हणला अस तर तुमचं बसायचं असल तर तुमचं आता बजेट नाही म्हला असत तर एक सात आठ लाख तर जायचं असेल ना
नाही पन्नास तरी आहे बघ सात आठ लाख एवढं नाही पन्नास लाखपर्यंत जाईनी निवांत
हम नाहीय म्हणला तरी कणी तुम्हाला आता आता लग्न कुठे ठरवला तुम्ही डा ना लग्न त
वह
आता समज लग्न तुमच्याकड असत तर तितकं काय असतील तुम्हाला सगळं आम्ही अरेंजमेंट करून दाखवणार सगळा प्लॅन जे काय बारक्या बारक्या डिटेल मध्ये गोष्टी सगळ्या कुठला ठेवणार वाटी कुठली ठेवणार त्या्यापासून सगळं बारक्या बारक्या गोष्टी डिटेल मध्ये सांगितल्या जातात तुमच्या आणि आमच्या टीमची एक मेटिंग असत
हम्म
मग त्या नवरा नवरीचा फोटो वगैरे ते ते सगळं सगळं आमच्याकडं फक्त आम्हाला पैसे द्यायचं मला काय पाहिजेय काय नको ते सांगायच त्यानुसार जे काय तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी पाहिजेल आहेत
बरं
गोष्टी चार्जेस वाढणार गाडी पण आम्ही देतो. गाडी सकट सगळ आहे तुम्हाला बोट पाहिजे असली बोट पण मिळणार फोटोशूटसाठी.
बर
त्यानंतर मग जास्त एक आपलं असते माहि आहे का? आपण घरापास नाहीच्या इकड जातेय बघ. हॉल च्या इकडे पर्यंत.
हां
तर त्यासाठी गाड्या बण लागतात आता एक पार्टी होती मागच्या महिन्यात लग्न झालेलं होतं. काय तर कॉन्ट्रॅक्ट होता वाटत.
हा
लग्न होतं.
बरं
त्यान जवळ पाच एकवीस भर गाड्या बुक केलत्या बघ.
हम्म हम्म
घरापासून तिकडे जाणार हो
बरं
स्कारपिओ
हा
त्या कशा असतात आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे माणसं असतात का नी वर देतात.
हा
नाहीत त्या गाड्या पाच हजार रुपये रेंट असते तासाला.
एवढं!
हा कारण रिस्क असत ना.
बर!
पण गाडी चालवणार म्हणजे आमचा ड्रायव्हर असतोय तस. जर का तुमचा ड्रायव्हर असला तुमच्यातल कोण तर चालवणार असलं.
बर!
तर तुम्हाला मिळू शकत. कारण ते पण? जर काय गाडीला काय झालं तर?
ते आहे सोड रे.
पैसे द्याय लागणार आणि कसं असते ते जी पॉलिसी असत्या.
हा!
प्रत्येकी तिथून काय तर खराब वगैरे झाल तर पॉलिसी घ्याला घेते ना आम्ही.
आम्ही म्हणजे आमची कंपनी घेऊन ठेवत्या त्यामुळे त्यांना पॉलिसी. वन थर्ड पैसे जरी मिळतातच मिळतात बघ.
आणि ह्याच्या बाबतीतलं कसं असते? जेवणाच वेलकम ट्रिपच्या बाबतीत.
हे काय तुम्हाला जे पाहिजे ते जेवण जे वेलकम ड्रिंक पाहिजे ते सगळं सगळं. तुम्हाला फक्त जेवणाच पाहिजे असलं तर जेवणाच पण फक्त मिळ.
हा वेलकम ड्रिंक पण ठीक आहे ते आता ते सगळं. तेन्हा सांगून बघतो ते ती तयार झाली तर मग फोन करतोय तुला.
नाही तर माझा डायरेक्ट नंबर दे आणि तुझा मित्र आहे म्हणून सांग मी बोलतो वाटलंस त्यांच्या.
बरं ठीक हाय.
आणि नाय म्हणलास तर मी.
आवा आवाज जायाला परत तुझ.
नाही म्हणलास कणी तर आता एक तुला सांगू काय? चाळीस पन्नास हजारपर्यंत जरी बजेट असल. फक्त जेवणाच सांगालय मी तुला चारशे माणसाचं. चाळीस पन्नास हजारपर्यंत प्लॅन आहेत बघ मस्त प्लॅन आहेत एकदम.
हम्म हम्!
कस आहे आता सध्या कंपनीची ऍडव्हर्टाईज चालू आहे त्यामुळे कंपनीन. कॉस्ट कमी ठेवल्या.
हा!
तर एक तीस चाळीस हजार रुपये तरी लोन मध्ये मिळेल आमच्या इथे तुला.
बर!
कारण! कस आहे आता समज काय तू घेतेस बाहेर न भाज्या म्हण. पनीर असेल श्रीखंड असेल.
हा!
त्यांच्याबरोबर एक दहा पंधरा वर्षाचा चा कॉन्ट्रॅक्ट बुक झाल्याला असते.
बरं!
त्यामुळ मेन कंपनीत न आम्हाला ते सगळं प्रोडक्ट मिळत अस. परत जे मार्ट. किट कॉस्ट पेक्षा आम्हाला लय स्वस्थ पडते रे ते त्यामुळ जे. तुम्हाला वीस रुपयाला पडणार ते आम्हाला पाच ते सात रुपयालाच पडते.
हा हा हा!
त्यामुळं कंपनी सध्या काय करायला नेट प्रॉफिट जास्त मारतच नाय.
हा हा!
त्यामुळं तुम्हाला स्वस्त पडेल ते.
आता हे मला माहित असत साखरपुड्याच्या वेळी साखरपुडा आमच्याकड होता.
हां!
ते सगळं दिलं असतं तुम्हालाच पण आता हे कसा विषय झालाय हे हाय तेंच्याकडं.
हा.
तेव्हा आता त्यांचा डिशेन आहे ना काय करायचं तेव्हा मग सांगतो तुला.
बघ त्यांना सांग माझ मित्रच आहे म्हना आपण काय बजेट असल तर हँडल करून देऊ
ठीक आहे, त्याचा कशी नाही बघा त्यांचं टोटल बजेट मधले किती.
तसं झालं हे पण करू नको सोड कारण शेवटी आपण का बोलू शकतणार. रला असत तर
हाय ते झालेच सोड.
ब काय काय होते मला फोन कर त्यांना नंबर देणार. बस माझा तर दे लिऊ देऊ नकोस. त्याड ऑफिसचा नंबर आहे का व्हॉट्सअपला टाकतो बा ह्या नंबरवरून. य अ लाण बर पडते.
ठीक आहे.
त्यावरन कॉलिंग केलं की कसं आमचं वर्किंग टाइम पण चालू जाते.
ठीक आहे ठीक आहे कश टॉक.
ते येतो ब मी संध्याकाळी काय काम असलं तर बघा मग फोन करत.
ये हा.
हा